हॅलो काय करालेस?
काय नाही बग आता चहा पिला. कामावर ज झाला चहाला वेळ झाला आज पण एकादिवसाचं बोला की, काय कपडे तेन घडी घालून त्याला सगळं झालं आता जेवणाला काय त्यापुढच जेवण होय.
होय. अ दोघांची पण एकादस असत्या नव्ह?
पण दोघांची असतिया खरं त्यासनी त्यांची ड्युटी नाईट असतीया गं ते मग कसं हाय आपण कसं ते घरात असे काय वाटत नई बाबान बारा तास पाळी करणं. नको वाटतय गं. दोन टाईम एक टाइम काय तर माणू अभ्यास करते या खाते पिते
नाई बईना तेच कामाचे हेज्यातनं नाही ग होत वाटतय ते उपवास असल, होय बई ना. नई ते चांगलं बई ना.
उग माळ आय म्हणून गळ्यात घाल हा
हा म माझ पण मी सोमवार, मंगळवार करत हुतो उपवास सोड, पण नाही मला पण जमत नई उगच काय म मी ते पहिला कस आमच्या गावाकडं चपाती भाजी तेन खा
कायतरच हाय गावाकड बटाटू भाजी आणि चपाती खात्यात. हुमे
होय चपाती भाजी बट टाट्याची भाजी चपात्या खात्यात. म्हणताना म मी कणी मला ते चपातीन चपातीन दिवसभर उन्हात काम की म त्यामुळ मला चप चपात्यान चपात्यान असं तेलकटनं जळजळायचं. पित्त वाढाय लागलं. प्रमाणाच्या बाहेर म्हणताना मी ते उपवासच करायचं बंद केलं, उपवास काय करतीस गं हेच्यामध्ये मग, उन्हाळ्याच्या दिवसात हाय ते खाताना नाकी नऊ येतंय मी आम मी जेवताना पण प्रमाणाच्या बाहेर कमी अस दु पारच पाणी नाई ओ जास्त पे पिऊन पिऊन भूक लागत नई एक तर आधीच आणि त्या चपात्या खाल्लीस की काय खऱ्याचचं नाई.
तुझ्या जीव तस भाकरी शीर चांगली आय. तसं म्हणजे चपाती कवातर ठीक वाटते ग एकदम ते पण गरम गरम कवातर खालं तर काय वाटत नई. खर भाकऱ्या पण नई काल तुझ्याकड दोन दिवस आलोया. परवा चपाती खाल्ली. काल परोठ ते. परवली काय ते म्हणे पराठा ते खाल्लं ते पनीर म्हणजे असं छान लागत तरी पण साध्या जऊन जेवणाची आपल्याला चांगलं असत बघायच कधी. असं काल कधी एकदा भाजी. एन भाकरी खाऊग. खाऊ वाटेल भर. खाऊ वाटालतो आणि छाननी करू मी गेलो बाजारात आणि मला गेल्या गेल्या मला पहिले शेपूची भाजी दिसली आणि एवढी कवळी कवळी होती. छान लोका सांगू मण शेपूचि भाजी घेतली काल बाजारात ना पूजेला बोलवल्या तुझी भाजी पहिला घे. केली जरा डाळ लस तूर! जरा भातची कनी तुला सांगतो घालून घा भाजी भाकरी केलो सासून तांदुळीक दिल तर ते वासाच त्या पाच रुपय आहेत. संतभन चायनीज तू अस तांजू लावला असं भाइलाई लयभारी वाटत काय सांग.
मी पण अ पितन त्या दिवशी. तुमी गेल्यानंतर पन नीर आणून ठेवल्याल की पॅकिंग ज्यादा आणलेलं नाही तुम्ही आहे सा म्हणून मग आपण केवढं एक एकच केल की पॅकिंग पनीर परते मॅपको वगैरे आणलेलं काजू तेन म मी त रा केलेलं म ते पनीर खराब होणार की एक्सपायरी डेट होईल. म्हणून मी ते केलो काल पण ते काल सकाळी खाल्लं मग संध्याकाळी आम्ही का जेवणाच जास्त ल हे करत नाय तरी पण झुणका केलोनी म्हण झुणका भाकरी खाल्लेली. पण आज सकाळी आईनी तिनी शेतातली लाल पोकळ्याची भाजी घेऊन आली. म त्या लाल पोकडळ्याची भाजी गावल्यावरती सकाळी भाजी भा करी केलो बघ आम्हाला दोघांना पण बइना पालेभाज्या लय आवडत्यात.
दाजींना ति मी दाजींना ना एकदा हरब भाजी किती आवडीन खाल्ली.
पण आमच्यात लई प्रमाणाच्या बाहेर पालेभाज्या आवडत्याता.
आमचा म तेच विषय चालू होता मी तिने म्हणत एकदा दाजी आल्यावर दाजीसनी जेवाय सांगल मी म्हणलं खूप आप पण पनीर चालत ण काय काढायच नाही दाजी साध भाध सगळं भले मला दोन तीन भाज्या करायला लागू दे दाजींना साधे भादच मी म्हंटल सांगितलतर
हा तेलकट जास्त खायला बघत नाहीत ग त्रास होतोय तेसनी तेलकट खातय खालेल्याचा काय नाव ते काय खऱ्याचा नाय ग काय नव्ह तर काय नाय
तर पण त्यानीते पणीर छान झालत.
आता पनीर एकदा खिसून खिसून करूया बघ आपण खिसुन म्हणजे ते पण मला लई आवडतय खिसायचा ह अछ ह तो सगळा मसाला तसाच करायं मग ते मसाला सगळं झाल्यावर
हा पनीर किसून तोच मलासा
खायचा पनीर ना होय ब ते बघायच बघायच मला ते
हा मी पण कस ते हॉटेलच डिशेस आणलेली एकदा त्यावेेळेला बघितलेल्या हा
तरी पण ते ते म्हणजे जरा म्हणजे ते बुक न झालता ग त्यामुळे ते घेतले हा पण छान लागलाय की तो. होय होय चांगल लागायच ते आणि आपण दुसरा पायच नव्हतं. काजू घातला काजू वाटाणा मीच घातलाय आणि मी.
होय ते मसाल्यागतीन पूर्ण मिक्स झालेलं मसाला तेच्यात त्यामुळं चांगल झालेलं ते आणि काय पण म्हणता हाज बाहेर केलेलं चवीला लागतंय चुलीवरल असून होय.
तुम्हाला कस आम्हाला पण चुलीवरच खाऊन माहीतच नाही आता. कस? तर बघितलीस नव वारा तइत ते दारात अंघोळीच पाणी तापवायला चुल घालालोया.
होय पाहि ना नाही ग मिळेल अन लाकड मिळाय नकोत करून घा खायला काय तिथं घर माणसासनी खर लाकडं मिळाय नकोत. आता गॅसच्या प्रॉब्लेम मुळ तर अ माणसांनी
तुमच्याच नवऱ्याच्या काळ हुतंय तेनी म्हनत्यात.
होय तेच होतय आणि उन्हाळ्याच्या दिवसात नको वाट
नको वाटतय म्हणून तर आली. आता थोडं कस हाय किती छान वाटतंय खाली म्हणजे तेवढंच चव गम काय ते चुलीच
होय आमच्यात सगळी जण बसतात मग पावसाोळ्यात. चुलीला असं धगाला बसतात ग आमचे म आणि जेवण करता त्यामुळं आमची मातीची भांडी आहेत. त्यामुळ आमचं म्हणे ते बाहेरून नॉनव्हेज वगैरे करायची असली तर ती मातीची भांडी हाईत मग आम्ही ते नॉन व्हेज त्याच्यातच करतोय नी. त्यामुळं चव पण काय येत्या माहितय त्याला भारी. आता थोडी फूक खराब झाल्यात. आता परत आणून ठेवणार हाय कधीतरी- कधीतरी कराय गावतय. आम्ही काय खात नाही खरं खरं पावन कोणतरी आलत की बरं पडतय असन.
ह गावाकडन गेलोच नाही गं.
हा
ते गावाकडचं चुलीच जेवण आधी कसं भारी वाटायचं
होय आणि ते पण कनी अस मसालेदार खाण्यापेक्षा कनी असं कधी पण बघ झूनका असं द हिरव्या मिर चीचा ठेचा केलेला झुणका भाकरी
हो
त्या
असं काही पण बणुन घ्यायचं न
वेळच नको काय म्हणती? निवांत करून खायला असं गा
त्याला कसं वेळ टायमिंग तकेला घरातच पाहिजे ग निस्ता बाहेरचा काम बघून घरातला काम बघून सगळं ते आपल्याला पण तांग आहेत. त्यांनी कंटाळ ये
मग आमचं तसचं होतय ग चुलीवर करायला पण आता हिटर आहे म्हणून काय वाटत नाही सोड पण आमचं पहिल्यापासून कसं चुल्य चूल खाली चुल आहे. त्यामुळे खाली चुलीवर पाणी आधी सकाळच्या आंघोळीचा आधी तापायचं मग ते आघोळ्या झाल्यानं आमचं जेवण घालायचा आणि कामा कामावर आहे आणि जेवणं आवरून कामावर जायला मग आठ साडे आठला आवरते. तेवढ्या लवकर आवरत नाही-नाही सगळी जणांचा आवरायत रे पाहिजे आम आमचं घरातलं म्हणताना मध्न न गॅस आणि उन्हाळ्याच्या दिवसात असं चुलीपशी धुग होतोय चिडचिड होत्या प्रमाणाच्या बाहेर त्यापेक्षा गॅस पावसाळ्यात आम्ही रवायचं चालू झालं की सन सकाळचं तकली एक ठेवूनच जाता जाताना इस तुलावून जरा असं त्याच्यात तर धक्क करून ठेवायचा आणि जायचं ल्यावर जरा कोमट असते आणि जर अशी लाकड घालायची त्याच्यामध्ये आणि पाणी तापवायचं जने आंघोळ्या करायचाआणि मग जेवणयाला घालायचं कसलं भारी आणि सगळीजण थंडु हळ वाजत झालं की लिहिलेला असते परत त्येकाला त्यावर रोपतन आलेली सगळी जण बसत्यात चुलीला धाग गाला म
अ आणि ते काय गावाकडं जे मा दिले ते बी भारी नशीब म्हणजे नशीबवान आहे मी हायसनी तेच म्हणतो या म्हणजे मला कवा तर र आजीकड नेऊन सोड म्हणजे त्यांच्या आजीच म्हणजे आहे की गाव तर भारी वाढतंय का तेवढंच पाया मया तेन तेल ले ग मला लई आवडतं तसंच सगळं च
तर काय
तुझ्या दिवशी पण आ मला हौस त्या दिवशी स करायची मी सगळं म्हं तू करा हे अस मी सगळं चुलीवर केल होतो बग हाऊस वाटत ते पण हाय सोड
मला कंटाळळा येतं कि दिवसभर त्यातन घरात कामावर नाही यायचना ते कुठ करत बसतीस म्हणताना झटपट आवरते ग चुली गॅसवर चुलीवर आवरतच नाही काय केल्या म्हणनून तेज च्या नादाला लागत नाही काय करायचं बाईना पर्याय नाही. आवरल तुझ
कसला आवडते ते त्या पुरतच जेवण घेऊन जा
हा हा आणि मुलांचं
त्याचं असं आहे की चालता फिरता दर्शन घे तिकडं होय म आता त्यांच्यापुरतं च करते करायचं हे तेवढाच करायचं
होय बाई ना जरा जरा
ते भाकरी च आणि आवरत बसतोय त्या भाकरी आणि द्याय लागत्या.
ह ह तेच म्हणलं तर काय करायचं? वेळ कळना. आवरायचं तसच थोडं-थोडं-थोडं करून आणि मग
आणि नसलं की बी काय तर पाहिजेल.
हो बे ना काहीतरी पाहिजे. दिवसभर आता माझं तसच होतय की, मुलांना शाळेत लवलं कि मग दिवसभर काय करतिस बसून? म्हणून काहीतरी काहीतरी पाहिजे की पाठी मन काम. दिवसभर नाही बाइ कंटाळा येतोय मला पण बसायचा.
आणि तुला कसं ते दाजंच्या पाटनं तेन फिरून दिस काम करून सवय झाल्या गं हे घरातलं आव जायचं त्यांच्या संघ
होय तेच की. आणि आ होय म्हणून मी ते पिशव्यांच कॅट काढून ठेवलय.
वय की तेवढच वय कराय घावतंय वय ते पण हाय सोड. ते गे जास्त गेलं तर फायदाय सोड त्यात नाही म्हणलं तर दोघिचं सहा‌ हजार पडला म्हणजे बास.
होय एवढं होत नाही गं पण कसं होतंय मी चार दिवस झालं की गावाकडे येतोय मग त्या राहत्यात पिशव्या मग ते करायला मम्मीला एकटीला होत नाही. ऊगच आजी हुती म्हणून त्यावेळी काय वाटत नव्हतं सोडून येत होतो आणि त्यात ते बारकं मुल त्याच्यामुळे नाही गं आवरत घरात पण त्यामुळं मम्मीच पण तिचं पण हाल होतय. म्हणताना मीनल मं आता घ गेल्यावर घेतलो तरी पण थोडं-थोडं घेणार तेवढंच. थोडं होते तेवढंच. होय आता सुट्टी पडलेली झाली की तारखेचा पेपर असल्यामुळे ना शाळा चालू झाली की
म काय‌‌ चाल‌तय
होय बेईना चालतंय.
हा ठेऊ काय हा हा